हा आवाज येतेय? हा हो येतंय येते बोला. हम्म काय म्हणता? काय चाललंय.?
मी कापली तुला सुन झालो. येताय का आवाज? हम्म हम्म. ताप नाही रात्री .
हो का? मंग दवाखान्यात न्यायचं होतं ना तिला.
तु पण.
आवाज खूप बारीक येतोय तुमचा.
हॅलो.
मधेच कट होतय.
फोन निघायला.
हॅलो! हा मध्येच कट होतो आता हा आता क्लिअर येतोय, काय म्हंटलंय मुलीला?
हा. पाऊस खूप जोरात, पाऊस खूप जोरात त्याच्यामुळे
हम्म काय म्हणता मग?
रात्री रात्री पासून त्याच्यामुळे, मग सगळंच दिसत झाय.
हो का? मग तिला दवाखान्या न्यायचं होतं ना.
. गावित आताच आलेत गावी.
हो हो हो. हम्म, हे सर्दीमुळे हो वातावरण खूप चेंज होतं ना सारखं.
ह .
हम्म सारखं कधी ऊन, कधी वारा, तर कधी पाऊस. या वातावरणात आजार येतातच. हॅलो.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
हॅलो.
हॅलो हॅलो.
हा तुमचा आवाज येत नाही, तुम्ही कुठे बाहेर जातय की काय आवाज येतोय.
नाही हो, नाही नाही इथेच आहे ना. हा नेटचा इशू आहे, पाऊस जोरात चालू आहे ना, त्याच्यामुळे इतक्या जोरात पाऊस आला.
हो ना होते काय? इतक्यात उघडतं का देतात भरून.
हो आज तर सारखं चालू हे.
हा आमच्या इथे पडला होतो ऊन बग. मग ताई तेच चालूच ये थबले नाही एकसारखं.
हम्म जरा सोडून काम
अ मग आता आज काय तुम्ही उपास वगैरे नसेल केला मग,
नाही आहे ना, सगळ्यांचा च उपवास आहे मग. काय एक दोन जणांसाठी वेगळं वेगळं करायचं, त्याच्यापेक्षा उपवास धरलेला परवडतो कणी. कसं चाले बग.
उपवास करते, मग काय एकट दो एका पोरासाठी करायचं आणि एवढा तिघांला मग उपवासच, त्याच्यापेक्षा सगळ्यांनी सरसगट तेच खायच उपासाचच..
हॅलो, हां हॅलो.
बोलाना बोलाना.
हा तुमचा आवाज मध्ये कट होवून जातोय. मग काय मुलांना सर सगट तेच करायचं. खिचडी केली, वडे केले शाबुदाण्याचे. शेंगण्याच झिर केलं, चिप्स तळले घरातलेच, आणि- केळी आणलेलं तर बघू संध्याकाळी काय करायचं.
हा संध्याकाळी आमच्या कडे हे राहतं भगर पिठलं.
हा हा
हॅलो!
हा बोला बोला आवाज कट होतो तुमचा मधूनच बोला.
पावसामुळे सगळंच अवघड झालंय.
हो पावसामुळे सगळं अवघडच होतो. हॅलो!
नीट येतोय आवाज थोडसा.
हा का
आ..
हो हो हो
आम्हाला तर कपडे वाळवायला जागा नाही राहिली.
पावसानं.
खिडक्यांमध्ये टाकून टाकून ते रात्री सगळे घरात घेते. पाऊस जोरात आला म्हणून, घरातही जागा नाही राहिली आता.
ते तर होत पण मग घरात पण दोऱ्या दोऱ्या, आणि वाळ बी नाय ओ.
हम्म वाळले सारखे वाटतं नाही ती.
हॅलो!
हॅलो! ठीऊ का? हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो येतोय आवाज, मला येतोय तुमचा आवाज. हॅलो!
हा काय म्हणता मग अजून काय नवीन, हा बोला काय वेगळं चालू आहे तुमच इथं अजून?
काय नाही, आत्ताच पूर्ण फॅमिली गेली, मोठ्या फॅमिलीने आमच्या घरातल्या मोठ्या फॅमिलीने गाडी घेतली ना. मग पूजा वगैरे केली. आणि गेलेय तेे दिंडोरीला आता दर्शनाला.
हो, का?
गाडी घेऊन जाऊन पुन्हा मी घेऊन जायचं तिला मला त्रास होईल
हा, हा नाही ते तसच असत वो, मुल आजारी पडले का, आईचा अर्धा
हो, सर्वच गेले पण हो तीला रात्रभर जागरण झालं
हो, का? हम्म
हंम, काय झोपवत होते ती, उठला त मग तीज पप्पा पाय दाबतय, मी डोकं दाबते
हा ते सर्दीने हातपाय दुखतातच
हम्म, जोरात ताप घेतला तिला
हम्म -हम्म -हम्
हम् इन्फेक्शन हे म्हणलं त मी स्वतः औषध आणली.
हा, हा हॅलो हॅलो
हॅलो, झालं चहापाणी वगैरे?
आं हॅलो
चहापाणी झालं का म्हटलं?
नाही -नाही, नाही आज उपास हाय ना वो आषाढी एकादशीचा
वरच्या हायेतेन नाही घेतलं मी
हा हॅलो, आषाढी एकादशीचा उप पास आहे ना आज आमचा हा
मरच्या मधी नाही चालत का कवल
काय, चालत नाही?
वेगवेगळी नाही चालत ना म्हंटलं
हा चालतो ना, पण आता फोनवरच बसलेली, याला कॉल कर त्याला कॉल कर
की करूया चहा, म पोरं आता बाहेर गेलेले आहेत दोन्हीपण, थोड्या वेळाने आले कि त्यांना चहा करू तेंव्हा आपण घेऊन टाकायचा असं ते सतरा वेळा चहा ठेव कर त्याच्यापेक्षा एकदाच चहा गेला, की म सगळे दोघं, तिघं घेऊन टाकतात तसं
हा उद्या तुम्ही बरं नाही, दहा वेळा तेच तेच कर म बसत
हंम अन तोही जास्तही करून ठेवता येत नाही ते लगेच चहा खराब होऊन जातो ना, चव बदलते चहाची.
हो काळा पडतो लगेच
आम्ही कोराच चहा जास्त पितो
कोरा, मला तर नाही जात, कोरा चहा
हा, ज्याची त्याची सवय असते बुआ, मी कोरा चहा करती ना त्याच्यात गवती, आलं, लिंबाचा पाला पण टाकते लिंब म्हणजे ते ते पिळायचं लिंबू नसतं का आपलं. त्यांच्या झाडाची पान टाकते, त्याने छान लागतो चहा. आणि फ्रेश वाटत त्यानं.
अ रोप लावले का तुम्ही?
हा माझ्या पोरांनी कुंडीत लावलं होतं, कसं राहतं म्हणे लिंबाचे झाड त्यात आता चांगलं कमरे एवढं झालंय, अजुन फळ नाही आल पण तेला पान आलेली हाय. म त्या पानांचा त्या चहामध्ये टाकलं ना खूप सुंदर तर म्हणजे वास येतो असं फ्रेश वाटतं.
फ्लेवर हा फ्लेवर,
हा त्यांच्यामुळे छान वाटतं मग ते प्यायला तो चहा.
हम्म
ह मग काय सर्दीच्या वेळेस मग काय त्यांच्यातच मग वाटलंच तर थोडंसं, अ हे वेलदोडा लवंग दालचिनी टाकून मग तोच चहा प्यायचा.
हम्म नाही मला चहात जास्त, मी काॅफीच घेते, पण आता कॉफी संपली म्हणून चहा केला.
हा नाय कॉफी मी पण घेते, पण शक्यता काळा चहा घेते. कोरा चहा कारण की पोरांनाही लागतो कोरा चहा, आणि या दिवसात पिऊशी पण वाटतो चहा.
हा ह
उन्हाळ्यात तर पूर्ण बंद केलेला असतो आम्ही चहा, कोणी म्हणजे आम्ही घेत नाही फक्त माझ्या मिस्टरांना चहा‌ लागतो. हा पूर्ण उन्हाळ्यात,
मी एकदम उन्हाळ्यात पूर्ण बंद करून टाकते. ह माझ्या घरीवारी सासूनंदा आम्ही नकारच्या लागतो
हा तसं माझ्या मिस्टरांना चहा लागतो. उन्हाळा असो सांगतो सकाळी तरी मग त्यांना करतो. आम्ही फक्त थंडीत कसं थंडी तर गरमायला हववा म्हणून ते लागतातच एवढे च पाच सहा महिने. उन्हाळा आणि हिवाळा पा सॉरी पावसाळा आणि हिवाळ्यात परत,
उन्हाळ्यात तर दोन तीन वेळाच घेतला असेल चहा बाहेर कुठे गेली म्हणून, ून जास्त
आम्हच्या जर गावी गेले जेव्हा लोक पाहूनचाराला चहाच करतात पहिले. मग ते चहा घ्यावा लागतो. हं आम्ही पण मागतच नाही कोरा केला तर हां
हम्म
अनी काय.
मला तो याचा चहा ट्राय करायचा आहे, तो गोकर्णाचा. गोकर्णचा चहा ट्राय करायचा मला. गोकर्णीच्या फुलाचा, तिकडून करता का ताई कॉल?
ओके झालंय तुमचं, करते मी ठीक ठेवा मग.